हॅलो,
बघितलं सहा ना. डीसी डिसीप्लेन रोज हंड्रेड पुष्पस मारतो. चेस डे इज द बेस्ट डे.
सायकोलॉजी स्टुडंट्स.
हॅलो, हॅलो,
हॅलो,
बोला ना?
हॅलो,
हॅलो, बोला ना?
सोसायटीचा कॉमन पार्क सकाळी सात ना. सकाळी बॅच पास करत नाही म्हणून, पार्क बेच बेंचवर करतो. आवाज,
हॅलो,
हॅलो,
पुषब्स करत. बघितलंस आहा ना. दिस इज डिसिप्लेन रोज हंड्रेड पुशप्स मारतो. चेस डे इज द बेस्ट डे.
सूर्यनमस्कारातून वर बघते.
तू दोन तास हातपाय वाकडे करून काय मिळवतेस? कॅलरीज बर्न किती? पन्नास. मी वीस मिनटात तीनशे जाळतो.
योगा कॅलरीज साठी नसतो. इट्स अ फॉर यु माइंड टू बाहेरून बॉडी बनवतो. मी आतून रेस्ट करते.
कोलेस्ट्रॉल वगैरे जाऊ दे. मायरर मध्ये बघितलंस का स्वतःला? एप्ज नाही. बायसेप्स नाही. स्ट्रॉग तर न्यूज की नाही.
असं नसतं रे अस तांग नमस्कार पोझीट पोझिशन मध्ये तीस सेकंड होल्ड कर.
पाच सेकंड करतो. पण मसल, मांस, स्ट्रेंथ योगाने होतं का?
होत ना. स्ट्रॉंग बनतो. शंभर किलो. बेंच पास करशील ना मी तुझ. सबकास्ट उचलून चार मजले चढ चडेल.
कारण मी सुटकेस उचलून पण बेंच करू शकतो. तू बेंच उ उचलू शकतेस का.
मी बे मी बेंच उचलायची गरज नाही. आय डोंट ट्राय माय योगा इन इगो.
लास्ट वीक डेडलिफ्ट करताना बॅक थोडी दुखावली. बट नो पेन नो गेन.
तू एअरफोन घालून इग्नोर करतोस ना योगामध्ये. आम्ही पेन नाही.
मग मी सहा महिन्यात आठ किलो मसल लावला तो काय.
आणि.
हॅलो.
तू फक्त रिकवर कर कार्ड दे. स्कूलक समज नाही रा कर के इक कट करू